लो हॅलो
आवाज येतो-
हे हाय येतोय बोला क कि काय करताय हॅ लोओ
आलात तुम
हा हा झालं जेवण नाही नाही आता याय लागलं बोला की हा हा जेवण झा स्वयंपाक आ वरला हा आता बनवलेे जे वायचं अजून हा लवकर बा जेव ताय का हा नाही पएक एक प्रत्येकाच्या घरी कस गं म्हणजे केक जण लवकर पण जेवतात लवकर टायमिंग अस सकाळी उठायचं वगैरे असतय ना त्यामु
हो
त्या घरीच असतय
अ शेतीये आमची शेतात जायला लागत मला
हा हा ह णजे शेती क आधुनिक करताय की अशी पारंपरिकच आहे नही घरीच असते हाऊस वाईफच आहे
हो का नही आधुनिक पण आणि पारंपरिक पण दोन्ही पण करतो म्हणजे द्राक्ष बाग वगैरेयं आमचे डाळीम द्राक्ष बाग तर मग त्याच्यासाठी आधुनिक चंअअ तेच वापरायला लागत ता आणि बाकी काय भाजीपाला जो घरी यूज करायचं अस आधुनिक पद्धती हम पारंम पारिक
हा हा होय तेच की आपलं बरं पडतं ना सेंद्रिय शेती, म्हणजे आधुनिक म्हटलं की ते केमिकल औषध वगैरे आले. सगे त्यामध्ये खाताना पण आपल्याला त्रास होतो. त्यांना काय येत? हा म्हणजे शेेत म्हणजे बरं आहेत म्हणजे तुम्ही
हो हेचं बस
हा हा हा हा म्हणजे कसं आहार वगैरे म्हणजे म्हणजे कसं आता हेल्दी खायला भेटतं ना आपल्याला शेतातलं ताजं अन्न वगैरे भेटतं, आपल्याला फळे वगैरे, भाजीपाला म्हणा आणि मग कसं ते विकत आणून फ्रीजला ठेवणार मग ते खायचं मग ते ज टेस्ट ध्ये पण तेवढा फरक पतोय ना.
हो टेस्ट मध्ये खूप फरक पडतो ताज भाजी ला असेल किंवा ताजी फळ असेल त्याचं ण कारण की जी आपण मार्केट मधून विकत घेतो त्याच्यावरती केमिकलचा वापर करून ते पिक आता
होय केमिकलचा
आंब्याचे सीजन पण ते कच्चे आंबे केमिकल नज ता मग ते
पिक हा ते कलर येण्यासाठी वगैरे ते पट, हा होय. ते पाडाला आलेले पडतात ना म ते ते छान लागतं उलट.
हा तुमच्या आंब्याची पण बाग आहे का?
आंब्याची बाग आहे, पण आंब्याची झाड
द्राक्ष हा हा थोडीफार लावला असाल घरापुरती खाण्यासाठी. तेे.
हो हो.
हा हा ह मग डाळीम वगैरे म्हणजे बारमाई असतं की असं वर्षातून किती?
नाही वर्षात वर्षातून एकदाच फळ घेत लगात सहा महिने त्याच निगा म्हणजे असत सहा महिने लागत फळ यायला, म्हणजे मार्केट हो छाटणी वगैरेपसन तर सहा महिने लागत मार्केटला फळ देण्यासाठी.
म्हणजे कसं एकदा झाड लागायला लागलं की ते एक सहा महिन्यातूनच फळ देते.
हो सहा महिन्यातन फळ देते.
हा हा ह नाही म्हणजे आपलं रेग म्हणजे बाहेरून आणण्यायचं काय एवढं हे नाही टेन्शन नाही. म्हणजे आपलं घरच्या घरी सगळं मिळून जाते तुम्हाला शेतातून.
हो भरपूर म्हणजे फळ पण भरपूर आमच्या शेतात लावलेले चिकू आहे पेरू असतो दाळींब तर असतातच द्राक्ष असता म्हणजे प्रत्येक सीजनला आहेच काही ना काही फळे असतातच.
पाणी तुमच स्वतः
हो केळी पण आहे हो पाणी पण आमचं स्वतःचं आहे अ केळी
हा त्यामुळे जर बरं पडतय ना शेती हा म्हणजे भरपूर सगळेच लावलेय थोडे थोडे म्हणत.
हो फळांची सर्वच फळांची जेवढी जेव म्हणजे आप आपल्याकडे फळ होतात त्यांची झाडं ते झाड लावलेली आम्ही.
तुम्ही विकायला असं जाताय की अ ह्याला व्यापाऱ्यांनाच देताय.
नाही आम्ही फक्त द्राक्ष आणि डाळिंब हेच विकतो बाकीचे फळे हे
विकतो बाकीचे खाण्यासाठी हुं हुं हा हा नई बर आहे ना मुलाना कस हुं हुं कडेन बांधाच्या कडेन वगै रे लावलां असा.
हो.
हा हा हा शेती पण कस. कष्ट पण आहे ना शेतीमध्ये म्हणजे वाटत आपल्याला शेतीमध्ये सगळं मिळत पण ते कष्ट पण भरपूर आहे त्यासाठी.
हो भरपूर कष्ट असत शेती म्हणजे म्हणजे शेतकऱ्याला जेवढे कष्ट असतात तेवढे कोणालाच नाहीये. पण तेच कुणाला सध्या कळत नाहीये.
त कळत नाही हा नाही आमचे वडील पण शेतकरीच आहे आम्ही आता इकडे सध्या आता शहरात आलोय म्हणजे लग्ना नंतर नाहीतर आधी आम्ही पण शेत तिथंच होतो. त्यामुळ माहितीये आम्हाला पण शेतीतला किती कष्ट कष्ट वगैरे आहे आधी कस नव्हत ना सगळे अवजारे वगैरे सगळं बैलांच्या नांगरा न वगैरे शेत जमीन नांगरा लागायची वगैरे डोक्यावरून सगळं ओझे आणायचे हा आता ट्रॅक्टर वगैरे आहे त्यामुळे व मालवाहतुकीला वगैरे काही एवढं टेन्शन येत नाही. नाही तर पहिल आम्ही डोक्या वरून ओझे आणायचे. शेतातून असं होत.
हो हो आता कसं आधुनिक झाल्यामुळे असं प्रत्येकाचे इथे ट्रॅक्टर आहे पहिले तसं नव्हतं गावातून एक दोन ठिकाणी ट्रॅक्टर
हा कुणाकडे तरी क्वचेित असायचे ना हम् बोलवायचा म तुम्ही कसं म्हणजे ट्रॅक्टर वगैरे घरीच
हो टॅक्टर वगैरे आहेत आमच्या घरी आणि प्रत्येकाकडेच आहे आमच्या इकडे. कारण की द्राक्ष बाग आणि डाळिंब बाग म्हटलं ना की हो प्रत्येकाला ज्या त्या टायमिंग असतो कारण की थोडा जरी पाऊस झाला तरी लगेच फवानि. करायाला लागत ते डाळिंबाला झालं द्राक्षांना तर मग असं कुणीच बोलावता नाही येत ना स्वतःच असलं की लगेच मग करता येत
फळाचं नुकसान वगैरे होण्याची शक्यता
हो आणि आता कस झालंय म्हणजे अ निसर्गाच पण खूप चेंजेस झाले ना पहिले कस पाऊस पडण्याचा एक टायमिंग होता तसं नाही राहिलं ना आता पाऊस पण कधी पडतो
हो कधी काय त्याचा टाइमच नाही आता आता तर जून महिना अर्धा झालायचा आहे म्हणजे शेतकरी आता पीक पेरून बसलेत पण पाऊस नाही असं झालेय ना ते
हो म्हणजे काही ठिकाणी थोडासा पाऊस झाल्यामुळे त्यांनी पेरणी केली पण आता पाऊस नाही मग त्यामुळे ते वाट बघत आहेत आणि काही ठिकाणी तर पाऊस पडलाच नाही अजून
नाहीय पडलाच नाही आता किती गरम होतय जून महिन्यात तर किती म्हणजे असं थंड वातावरण असायचं अजून पण गरम च होते जास्त हा आता आमच्या माहेरी म्हणजे मम्मीच्या माहेरी पण शेती करतात त्यांनी पेरून ठेवलेय भात वगैरे म्हणजे भाताची शेती आहे तिकडे ते थोडा पाऊस पडल्यानंतर त्यांनीक टोकनी करून ठेवले पण आता पाऊसच नाही त्यामुळ ते पाखरं सगळे खायला लागले ते टोकनलेले दाणे वगैरे सगळं
हो आणि भात म्हटलं की भाताला
पाणी जास्त लागत होय आणि पाऊस जर कमी जास्त झाला कि मग ते पिकाला मार बसतोय जास्त मग उत्पन्न भेटत नाही ना
तेच होतय म्हणजे पावसाच कस काही सीझनच नाही राहिलाय
सीझन नाही राहिला गेल्या वर्षी भरपूर होता पाऊस म्हणजे एप्रिल पासून चालू होता तो दिवाळी संपली तरी ते
हो गेल्या वर्षी कंटाळा आला होता पावसाच म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं काहींची पिकं काढणीला आले तर ओले होऊन गेले खूप नुकसान झालं होत शेतकऱ्यांच
पडला तर मग ते आलेली पिकं ते म्हणजे उगवणे वगैरे हे होते ना मग कुठं एवढं म्हणजे वाळवणं पण आलं त्या पिकांना पण ते वाळवण होतच नाही त्या ते बुरशी येणं वगैरे प्रकार होतोय.
हो मग ती बुरशी वगैरे आल्यावर ती, म्हणजे खाण्याच्या उपयोगाची नसते.
नाही, खराबच होते ना मग ते टाकूनच द्यायला नाही त मग जनावरांना वगैरे असं हे करून टाकायला पाहिजे. पण त्याचा उपयोगच झाला नाही ना म्हणजे अन्न हे आता जर, नाही साठवलं तर पुढं काय खाणार अस
हो तेच ना, आता भरपूर जणांचं काय झालंय मागच्या वर्षी हो हो मांगच्या वर्षी किती नुकसान झालय पावसामुळे भर पूर आणि ह्या वळेस पाऊस पडत नाही, अजून पाऊस कधी पडेल ते सांगता येत नाही. भरपूर जणांचा मग तोच प्रॉब्लेम झालाय ना कारण की आपण पीक जे करतु ते पुढच्या वर्षी क
साठवून ठेवतात होय आणि मग त्यामुळं मग महागाई वगैरे वाढते ओ मग तर तांदळाचे वगैरे दर वाढलेत ना यावर्षी त गहू वाढला, मिरची तर किती वाढली ह्या वर्षी. मिरचीचं पण प्रमाण कमी झालय वाटतं ह्या वर्षी चट टिकट
हो, तिखट मिरचींचा आणि मस
हा त्यामुळं साडेतीनशे चारशे रुपये किलो म्हणजे जशी मिर चीच म्हणजे हे असेलं क्वालिटी असेलं त्यानुसार दर वाढवलेत त्यांनी.
हो हो.
हा. तसं पावसामुळेच सगळ्यात पिकांवर नुकसान होतय, त्यामुळे सगळंच महागाईच वाढतं, दर वाढतात, पिकांचे दर वाढतात असं व्हायला लाग
हो आणि त्यात काय होत की शेतकऱ्यापेक्ष जी मधी आ मध्यस्थ
हा ह ह हा हा, त्यांना जास्त भेटत, शेतकऱ्याकडून कसं कमी दराने घेत असतील आणि तेक आपल्या दर वाढवून ते विकत असतील.
हो, तेच होत आणि ग्राहक काय बोल की मग म्हणंन ही भाव वाढलाय, माघाई झाली, माघाई झाली मागाई झाल्यानंतर त्याचा परिणाम शेतकऱ्यावरच होत व्यपारी म्हणतानी हे लोक घेत नाहीये तसच पडतोय माल, लगीचं ब शेतकऱ्याकडनं भावात घेता, मग जो मध्यस्थी त्यालाच फायदा होत तो शेतकऱ्याला नाही होतं आणि जो ग्राहक असतो त्याला पण तोटा असतो तो. जो मध्यस्थि त्याच्यामुळेच, आता भरपूर ठिकाणी असं झालंय बघा ग्राहक ते शेतकरी म्हणेजे जो तयार कर तो त्याने डायरेट ग्राहक पर्यंत असं पण झालय आता सध्या.
हा आणि तेच मेन पाहिजे, पण शेतकरी प्रत्येक आग्र ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाही ना. ते एक मेन ते हे होतंय.
हो. त्यामुळेच मग मध्यस्थी जे असतं त्यांच काही न करता खूप फायदा असतो.
पोहोचल्या ना प्रत्येक ग्राहकापर्यंत तर मग त्याला फायदा होऊ शकतो होऊ शकतो.
वेळ नसतो ना. म्हणजे शेतकऱ्याला बाराई महिने शेती करायची असते ते करून मग तिकडे एवढा वेळ न त तेन तोच त्याचाच फायदा
हा तेच प्रॉब्लेम होतोय ना त्यामुळं. ते शेतकऱ्याचं नुकसानच आहे हो, म्हणजे निसर्गामुळे पण आणि आपल्या व्यापाऱ्यांच्यामुळं पण थोडं नुकसान होतयच. चालेल चालेल करते मी. तुम्हाला थोड्या वेळानं.
हो चालेल ताई.
चालेल, हा ओके बाय हा हा चालेल चालेल बाय. थँक्यू! चल बाबांच्याकडे चल, ये इकडं अरे ए ए ए मूर्ख. दोन मिनटं थांब, दोन मिनटं थांब देतोय ना. वेळोवेळी काम ते हे